हॅलो. हा येतोय आवाज? हम्म. बोला आता.
माझे दोन काम चालूए. हेडसेट लावले- माझे माझे फुलं करत बसले. आज दोन ऑर्डर आल्यायेत नवीन. त्याची फुलं करत काम चालूय माझं.
चांगलंय मग दोघही काम चालू आहे.
हम्म.
चांगलय चांगलय एका कामावर म- वेळ अजिबात. मी वेळ वाया घालवण काहीच कामाचं नाही. टाईम इज मनी. मग खरंचए. त्यालाच महत्त्व आहे आता सध्या.
हम्म आणि मजा येते. काहीतरी आवडीचं काही - करायला मजा वाटते. असं म्हणजे कंटाळा नाही येत.
हम्म मी पण नाही का अशी पण काम करते ना घरी. माझं पण मग म मशीन काम चालू असत. घरी. दुसरं काही जास्त करत नाही मी.
हम्म. ते मशीन काम करते. हं. हो ब्लाऊज वगैरे पूर्ण- नाही ड्रेस वगैरे नाही शिवत मी. फक्त ब्लाऊज वगैरे शिवते. आणि -आहे. लोकरीचे पण काम करतात. माझ्या सासूबाई आहेत घरामध्ये लोकरीचे ते काप- -पडाचे फुलं वगैरे बनवणे- नाही का? हा. ते- फ्लॉवर पॉटचे नाही का कापडी फुलं असतात. तसे मायक्रोमच. हो बऱ्याच- मग? हम्. चांगलंय कापडी -
मी पण जास्त ऑर्डर असल्या का, सासूबाईंना बसवते फुलं बनवायला. करा. हा ग! त्या पण त्या पण म्हण- आता मी दिवसभर, दुपारचं मग काय कंटाळा येतो. घेऊनच जा म्हणे. घेऊन जाते म. आज दुपारी पण घेऊन गेली होती. बसताय करत.
चांगलंय ना मग, तेवढीच ऑर्डर पण कंप्लीट होऊन जाते आता आणि आ - -तापासूनच तयारी करावी लागेल पुढची.
हो. गणपतीत खूप लोड येईल म्हटलं शिकून ठेवावं हे. दोन जणींना. म्हणजे लोड, लोड असा डिस्ट्रीब्युट करता येईल मला.
हा हा. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. मग तेवढंच-
एकटीनी सगळंच नाही शक्य होतं हो.
नाही ना. नाही ना.
आणि आमचं कसं जॉईंट फॅमिलीए. दहा जण येत आम्ही. मग सकाळी एवढंस गाव करून यायचं बाकीचे कामं करायचे ह हं हं
आमची पण तसेच आहे
दोन फॅमिली आहे का मग
हो आमचे पण जॉईंट फॅमिली रे सासू सासरे मुलं सगळे आम्ही पण
गोंधळ राहतो तो सकाळी जितका गोंधळ तो डबे नाश्ते जेवण सगंळ आमच एकत्र राहतं
चा गोंधळ आणि आपल्या घरातला गोंधळ
आपला वेगळा ब सगळं सगळंच सकाळी सगळ जास्त परीक्षेच्या वेळ असतील खरंच ना जीव थकून जात तो पण माझं तस शॉपवर येईपर्यंत कधी कधी
शॉपवर किती वाजेला येतात
मी येते साडे दहाच्या आत येऊन जाते नऊची शाळा असते मुलीची लवकर उठते सगळं आवरय सगळ्यांचेच डबे असतात ना मग त्याच्यामुळे लवकर आवरायला लागत
हा बरोबर आहे आमचं पण तसच आहे सकाळी सात वाजेला शाळा असते एका मुलाला त्याच्यामुळे मग म लवकर हो त्याच्यामुळे लवकरच उठावं लागतं त्याच टिफीन वगैरे करायचा त्याला समवला जायच परत बस नसते त्याच्यामुळे त्याला सोडायला जावं लागतं ग
तुम्हीच जाता का मग सकाळी पण
हो हो मग त्याला सोडून यायचं मग तिथून पुढे परत तिथून पुढे मग दुसरा आं मग दुसरा मुलगा असतो त्याचा पण क्लास असतो ट्युशन ला म बरच सकाळची परेड म्हणजे हा सकाळच त्या सर नाही नाही नाही म्हणजे इथेच आहे ना इथेच आहे ना जवळ दहा पाच दहा मिनिटाच्या अंत तरवरच ये ना मग तेवढंच त्यानिमित्ताने आपलं पण चालून होत जाणं येणं होतं असं आपण स्पेशली स्वतः काय काढत नाही जात नाही नाही का मंग चला मुलाला नाही नाही घर मता मुलाला सोडण्यायच्या निमित्ताने का असे ना ककी तेवढंच चालण होत त्याच्या नावाने का असे ना आणि आता घरात
नाही नाही चांगली गोष्ट ऍक्च्युली थोडस रोज थोडस तरी बाहेर निघायलाच पाहिजे अदी डिप्रेशन वगैरे त्याच्यामुळेच येत
थोडंच मन हलक राहतात नाही का मग तस आणि मग परत सांग हा आणि कशात तरी गुंतलेला पाहिजे माणूस अ रिकामा रिकामा नकोय
ते काम जास्त डोक खराब होता अजून
खराब होत कशात तरी कमत तरी कामात गुंतलेलंच पाहिजे माझं माझ मुलांच झालं का मग आपले आपले ब्लाऊज वगैरे शोधत बसायचे किं आता आरिवगचा क्लास वगैरे करायचा विचार चालू आहे म्हटलं तो पण करून घेऊ ब्लाउज असणार मग कस कस
कोप य त्याच
हा. आता सध्या कस त्याच्यात ते खूप ट्रेंडिंगलाय. सध्याच्या स्थितीला, खूप चालूय नई का?
लग्न सराईत वगैरे खूप जोरात म्हणजे पैसे खर्च करतात
आहेच आवो एका एका ब्लाऊज ला दोन दोन तीन तीन हजार रुपये लागतात.
हो.
मग? मा आपण नाही करू शकत, स्वतः नाही करू शक शकत पण, कस्टमर करताना समोरच आवड असते ना. प्रत्येकाच्या ना आता त्याच्यात थ्री डी आलेलं आहे, त्याच्यात भरपूर प्रकार आहेत.
मध्येचं का?
मग भरपूर प्रकार आलेले आहेत, त्याच्यामध्ये पण.
ते हे पण छान आहे ना, ओ ब्लाउज वर ते हँड पेंट करतात ते. अ लोटस लोटस कॅम- कामधेनू वगैरे एम्ब्रॉयडरी कर त तेच्यावर नाम
एम्ब्रॉयडरीज ना मग, त्याच्यात तर अरी वर्क असतं. एम्ब्रॉयडोरी असतं हे प्रकारच आहेत ना, त्याच्यामध्ये मग ते हँन्डवर्क एम्ब्रॉयडरी हाच प्रकार येतोय हॅन्डवर्किंग मध्ये मग.
नाही नाही पेंट पण करतात, पेंट करून त्याच्यावर परत हा. फॅब्रिक प्रिंट करून परत त्याच्यावर आरीवर्क वगैरे करतात, ते पण सुंदर दिसतं.
आधी अ मेहनत जास्त आहे. मेहन मग, त्याच मेहनतीचे पैसे घेतात ना मग. तेवढा वेळ त्याला द्यावा लागतो म मग. त्याचेच तर खरे पैसे आहेत. म कस्टमर आवडीने घालतो ना, मग मग वेळ वेळेच आणि त्याच्यात हा आपला वेळ काढलेला असतो.
बरोबर आहे.
मग लागतच. हे आपलं चालय आपल्या, फील्डमध्येध्ये काय काय येतं त्या त्या पद्धतीनी शिकत चालायचं, नाही का?
फॅशन डिझायनिंग झालंय ना त्याच्यामुळे मला थोडी आयडिया आहे . नई न ती आता तिला पुण्याला लग ग्न झालं ना दोनच वर्षाची म्हणजे अजून दोन वर्षाची व्हायची मुलगी. त्याच्यामुळे
हा मग सध्या स्टॉप असेल, नाही का? हा. हा बरोबरय. मुलगी चांगली शाळेत वगैरे जाण्यासारखी झाली कि मग करेल ती पण.
ती छान करत होती ती पण म आता काय
ते असंच असतं. असंच असतं करिअर ब्रेक आता अनेक या ग्रुप वर पण मी आता बऱ्याच लेडीजशी बोलले ना, तर आता काही न्यूली जॉब वाल्या ज्या न्यू लग्न झालेल्या आहेत त्या दोन, चार महिने झालेले सहा महिने झालेल्या अशा लेडीजय, आधी जॉब करणाऱ्या नंतर स्टॉप झालेलं बऱ्याच लेडीजशी बोलले ना मी आता
हम्म, माझ मी पण पुण्याला जॉबला होते. पण मग लग्न करून इकड आले असंय.
त्यामुळे त्यामुळे झालंच ना, स्टॉप दिलाच ना.
खूप मोठा ब्रेक बसला मला तर, डिप्रेशन मध्ये होते मी.
अरे बापरे! ब्रेक ब्रेक मुळे का?
हो कारण मला पुण्याला चांगली सॅलरी होती हो चाळीस हजार सॅलरी होती मला आणि खूप म्हणजे चांगला सेटल होत मी पण मग कस आमच्या कास्ट म मुलं जास्त शिकलेले नाही एवढं काही चांगलं हा मग ते चांगलं स्थळ पाहिलं पप्पांना खूप असं हे झालं मुलगी जवळ राहील मग मी हो म्हटली पण सगळंच माझ स्टॉप होन गेलं ना
आम ठीक आहे पण तुम्ही पण चांगल्या पद्धतीने परत उभं राहण्याच प्रयत्न केला आहे म म म मग मग जाागेवर बसून तर काय होणार कष्ट घटलेलं एवढं खर्च केलेला असतो आपल्यासाठी त्यांनी किती खर्च केलेला असतो
त्यांच्या पण आशा असतात शेवटी
मग तेच नाही त्याच्यामुळे नाही ना त्या मेहनत तला तर
तिथंच सगळं थांबून जातं माझं बाकी काही नाही त्यांची कष्ट आठवली का नक वाटत असं घरी बसून राहणं आणि माझ्या नवऱ्याला पण म्हणजे नको वाटतं का असं घरात बसून राहायचं असं
नाही खरंच ते योग्यच आहे
भरोसा नाही त्यांच दास मत असतं उद्याचा कसला भरोसा नाही तो तुझ्या पायावरून ी राहिलेलीच मला पाहियचं असंच
पायावर उभं असलेलं चांगलं एक कोणासाठी कोणासाठी हात नको पसरायला पुढे नाही का असं वाटत नाही का कोणा पुढे हात नाही केले पाहिजे म्हण
आणि आहे आपल्यात कॅपसिटी ते नाहीये असं नाही ना प्रत्येक लेडीज मध्ये काही ना का कॅपॅसिटी असते वेगळी
बरोबर आहे मग खरं याच्यावर आहे ना ताई
हा
अ एका व्यक्तीला आपण दोन तीन वेळा कॉल करू किमान चार वेळा तरी कॉल करू शकतो
हो का चालेल ना मी करते लागेल तरून
म्हणजे आता समजा आपलं मिनिट टायमिंग संपलेलं आहे तररे ना कॉल कट करून परत कॉल करून घ्यायचा म्हणजे नवीन कॉल त्या लगेच कनेक्ट होतो ग असं हो हो हो आहे मी आता क्लासलाच जाचाणार आहे मुलाला घ्यायला ना प तुमचा दुसरा कॉल पण होऊन जाईल तुमच असं
हा चालेल करते मी थक य